हॅलो.
हॅलो.
हॅलो.
बरं आहेत तुम्ही?
हा बरे आवाज यायले का?
हो याय लागलंय माझा याय लागलाय का तुम्हाला?
हो यायलयत
तुम्ही काय कर लागल्यात? हो मी पण बरे आहे तुमचं जेवण झालं?
हो झालं की.
हो.
बरं का.
हो आमचा पण झालं एखकादशीचा उपास केलाता का तुम्ही?
हा आज एकादश आहे की उपवास आहेे आज.
हो.
हा तुमचा नाही आहे का?
मी पण केले.
हम्म काय चाललंय तुमचं?
आमचं पण काय नाही बघा निवांत तुम्ही काय काय केल ता आज फरळ?
आज आम्ही शाबुचा खिचडी हे.
हा
परत रताळे. ह भगर, भगरचा भात. त्यात शेंगाची आमटी.
राहुदेत पापड ते उपवासाचे पापड वगैरे तळवतो.
हा.
खजूर, केळी.
हो ना.
लाडू.
हो.
शेंगाच , तुम्ही काय केलंत?
आम्ही बगारा आणि शापू.
चिप्स.
हा.
आणि केळी.
दला सगळ्यांच एकादस.
काय म्हटलं.
सगळ्यांची एकादशी म्हणे आज.
हो एकादशी होतं, तुम्ही कुठं गेलता का नाही फिरायला आाज?
आज नाही, आज नाही गेलो, आज घरातच निवांत राहिलो.
मंदिरला ते गेलं नव्हता का तुम्ही विठ्ठलाच्या.
नाही ओ नाही, देवाऱ्यावर तेवढंच पूजा केलीय.
हो.
गेल होतं का?
आम्ही पण जाऊन आलेत.
हाय का, तुमच्या गावात मंदिर जवळ.
हो जवळ आहे बघा.
हा, हा.
तुमच्याकडं पाऊस.
अग पाऊस नाही, ऊन पडलाय, आज काय पावसाचं वाता वातावरण वगैरे काय नाहीये का? हो तुमच्याकडे आहे का?
आमच्याकडं पण हाय बघा, फक्त आभाळाय न, अजून पाऊस काय आले नाई.
पाऊ गेलं वाटतं आता, येणार नाई लवकर.
हो.
काय चाललंय तुमचं? तुम्हाला काय आवडतेय गोड खायला जास्त?
मला हा.
दुध, केला आणि खीर.
हम्म.
तेवढाच आवडत्यात मला पण .
गोड तेवढा का जास्त आवडत नाय मला.
हा म्हणून पडते का असयला?
तुम्हाला काय वाटतेय गोड?
मला पण तेवढं काय गोड आवडत नाही हो तेवढ्या त्यात खाल्लं तर गुलाबजामून झालं दुसंर काय आवडत नाही.
हो तिखट काय तुम्ही तिखट?
जास्त.
काय म्हटलं?
तिखट
हो.
हॅलो?
हॅलो?
हॅलो? बोला हां बोला. हॅलो? हॅलो? दे ना